हॅलो बोला नमस् टाईन नाही बस स तुम्ही काय करताय?
मीही बसले, बरे आहेत का?
अस, जेवण वैगेरे झाल?
हो झाल. सगळं काम वगैरे झालं, बसले मस्त म्युझिक ऐ
असं म्युझिक ऐकायचं म्हणजे खूप छान वाटत ना?
हो खूप छान वाटतं, म्हणजे एकदम मन प्रसन्न होतं. कारण खूप काम करून थकल्यानंतर थोडस
भारी वाटत म्युझिक ऐकल्याने.
हो ना, काम म्हणजे पूर्ण कामाचा थकवा जा तो
हा आणि फ्रेश पण वाटतो मुडं एकदम पण फ्रेश होतो. कोणते म्युझिक ऐकत होते?
हो का? म्हणजे हिंदी आवडतात की मराठी आवडेल ऐकायला आवडतात?
मराठी पण हिंदी पण दो पण आवडतात. हम. हिंदीमध्ये स्लोम स्लो असत ना तेच जास्त
बघा. आत्ताच्या पेक्षा मी नाईंटी सॉंग जे आहेत ना ते एकदम म्हणजे मला खूप आवडतात ते सॉंग ऐकायला.
हा अस म्हणजे हिंदी पण आवडतं हिंदीमध्ये स्लो वगैरे ताना ते पण मस्त वाटतात ओकायला आणि असं कुठे फिरायला ट्रॅव्हल वगैरे करतो तेव्हा ऐकायला मस्त अ होय.
हो ना, हो ना, हो ना. हेड फोन वगैरे घालून ऐक
हा, हा कोणाचा आवाज पण येत नाही आणि एकदम मस्त हवा वगैरे त्याच्यामध्ये ते फक्त तेवढे गाणे ऐकायला ये आत्ता फक्त खूप भारी वाटतं आणि नेचर पण तसंच असतं ना म्हणून.
हो हो
हम्म खूप भारी वाट त
छान वाटतं तेवढंच म्हणजे मुड फ्रेश होतो आपला आणि जेवढं काम केलेलं राहत पण आता डीज ला काम घरात भर पुर काम केलेला थकवा ह सु पाणी घेऊन जातो
हम्म हेडफोन आणि कसं आहे जर कामाला आळस येत असेल ना तर मग कस कानात हेडफोन टाकले की मग काम पण लवकर होऊन जातं त्याच टाइमपास मध्ये अस फटक्यात होऊन जातं असं आपण ख आता तर भांडी घ्यासायचीये. खूप आळस येतोय. मग मी त काय करते? कानात हेडफोन टाकून घेते आणि मस्त. मस्त गाणं ऐकून ऐकून मस्त फटक्यात आवरलं जात. ह्म्म हा..
नाही.
तेच... वाटच पण नाही की आपण भांडे घासले अस.
हो ना म्युझिक म्हणजे एक एनर्जी टाईप आहे. एक थोडस एनर्जी घे घेतो ना आपण पण एनर्जी ड्रिंक घेतल्या सारख आहे थोडस.. म्हणजे एकदम मूड ही फ्रेश होऊन जातो.
हम्म आता हे सण वगैरे तेव्हा पण कसे डीझे वगैरे लावता मस्त.
हो ना म्हणजे आम्ही आमच्या घरामध्ये पूर्ण म्हणजे डेलीच साऊंड वगैरे लावून देवाची वगैरे गाणी चालू ठेवतो कारण त्यामुळे घरातलेही वात वातावरण छान होत.
हा.. आम्ही पण सकाळी देवाचे गाणं. सहा वाजेपासन डीजे वगैरे मध्ये लावून देतोस. स्पिकर मध्ये. देवाच गाणं तर दहा पर्यंत ते वाजवतो आणि असं अ दिवा ते गाणं वाजवलं की असं एकदम म्हणजे. अ.. काय म्हणतात त्याला? खूप भारी एनर्जी येते. असं वाटत की फ्रेश असं
फ्रेश होतो. मूडही मस्त राहतो.
होय..
सकाळी सकाळी म्हणजे घरामध्ये देवाच्या देवाची गाणी लावल्यानंतर वातावरण ही खूप छान होत. घरामधलि नकारात्मक शक्ति
हा.. हा. ते पण तस. भारी आहे. अ.. ज्याला आवडत त्यालाच आवडत ते पण. बाकीच्यांना तर तेही म्युझिक ते आपलं पार्टीवेेअर सॉग वगैरे असे त्यांना बाकीच्यांना वाटत. देवाचे गाणे. कोणाला कोणाला नाही आवडत?
हो.. ना. हा.. जे धार्मिक कार्यामध्ये जे आहेत. ते एक ऐकतात देवाचे गाणे. पंधराला धार्मिक कार्यामध्ये तेवढा इंटरेस्ट नाहीे येते.
हा.. ते. हा.. ते.. तेवढ हो त नाही आणि त्यांना अस असं दुसरं पण लावताना. तर त्यांना असं चिडचिड वाटत. हा सर आज सारखं
आमच्या इथे पण म्हणजे सगळ्यांनाच म्युझिक क आवडत
हा आमच्या घरी पण सगळ्यांनाच म्युझिक आवडतं आणि असं नाही की हो तुम्ही देवाचे गाणे ऐकले म्हणजे असं नॉर्मल आहे सकाळी देवाचे गाणे दुपारी काही काम राहिलं तेव्हा ते पिक्चरचे गाणे वगैरे पण ते पण दुपारी मग पण सकाळी सकाळी पिक्चरचे गाणे ऐकण्यापेक्षा भगवा देवाचे गाणे ऐका खूप भारी वाटतं हा आणि आणि अजून एनर्जी पण येते ऐकल्याने
हो ते
पॉझिटिव्ह वि
हो ना आता कस म्हणजे मंदिरामध्ये वगैरे साऊंड वगैरे लावून ठेवतात परत लग्न कार्य असलं कुठलं कि मग तिथेही म्हणजे कस जे जुन्या आहेत नाईंटी सॉग ते पण लावून ठेव तात ते पण खूप भारी वाटतात
आणि असं लग्नात पण गेले क ते ल लग्नाचेच त्याचेच गाणे चांगले वाटला दुसरे लावले ते पण शोभत नाही ते
हो ना म्हणजे लग्नामध्ये कस जुनी गाणी मस्त संगीत मय पूर्ण संगीतमय भरून असलेली गाणी लावली की पूर्ण म्हणजे एकदम व्यवस्थित
हा तस जिथ जो का ह हा जिथं जो कार्यक्रम राहिला अ तशि गानी वाजवायला हर कत नाही आणि तसेच ऐकायला पण म्हणजे मला ना एकदम भारी वाटतं
हो ना म्युझिक धुून खूप वेगवेग वळे आहेत त्यामधले म्हणजे ज्याची त्याची आता आवड वेगवेगळी आहे कोणाला कुठली आवडते कोणाला वेगळे
कोणाला कोणती जेच तेच सगळ्यांचं वेगवेगळं हे असतं
हो ना जर सप्ताह ते बसलं की पूर्ण ते महादेवाच सप्ताह बसला मंदिरामध्ये की मग ते पूर्ण महादेवाचे तीच गाणी लावतात. विठ्ठल रुक्माईचा बसला की मग ते ते देवात
हम्म त्याचेच गाणे ऐकणार.
हो ना.
तंसच ज्याच त्याच हे असतो.
एक म्हणजे माइंड फ्रेश करन्या करायच. तो जो उपाय आहे ना तो म्हणजे म्युझिक.
ह म्युझिक ऐकून आणि एक असंच अ निगेटिव्ह विचार पण निघत असं मग आपल्या डोक्यात चालत असतील तर आपण जे गाणं ऐकत असतील ना मग ते पण निघून जात डोक्यातन.
होना म्हणजे सिंगिंग वगैरे जर करायचं असेल ना तर आपण गाणी ऐकून रोज चा गाऊन करू शकतो.
तर हे सिंगर वगैरे लोक ते पण ते गणं म्हणत असता हे ह्या हे एक प्रकारे व्यवसाय सारखं पण हे गाणं सिंगिंग करायचं जर. मला आवडतं त्याला त्याच्यात पण हं त्याच्यात असं कोणतच हे नाही कि त्याच्यात आपण पैसे कमवू शकतो.
हं म्हणजे आजकाल अस ते छोटे छोटे म्हणजे गायक करून ते लग्न लग्नामध्ये जे संगीतकार वगैरे लावतात. काही म्हणजे असंच ऐकून कुठल क्लास वगैरे, लावून शिकून घेतात.
हा त्याच पण ते पण मस्त आहे ते व्यवसाय. साठी पण भारी आहे. म्युझिक ज्यांना इंटरेस् असतो त्याच तर खूपच भारी जे बरोबर मस त्याच्यात नाही, ते त्यांना तेच हे होत त्यां
माइंड पण येऊन, जात आणि त्याचबरोबर म्हणजे कसं.
आणि त्यांच आवाज पण मधुर अ राहतो ना तर मग मस्त. वाटतो त्यांच आवाज पण मधुर पाहिजे. त्याच्यासाठी.
ते तर आहे म्हणजे कसं, व्यवस्थित लहानपणापासून जर आपण त्याला म्हणजे, व्यवस्थित ट्रेनिंग वगैरे जर घेत इच्छाच असेल आईवडिलांची इच्छा असेल. किंवा मुलांची इच्छा असेल तर मग होऊन, जात ते.
जाच्या त्यांच्या त्याच्या आवडीवर पण असतं कोणाला, आवडतं कोणाला नाही आवडतं. आणि आई वडील पण जबरदस्ती करू शकत
नाही ना पण जर
बरं बरं अणि आपण त्यांचे क्लास पण लावल्यांच त्यांच त्यांना इंटरेस्टच नाहीय, तर मग ते काय? कामाचं नाइ अहं अहं ते त्यांना किती? पण शिकवेल अ खूप भारी तरी पण त्याच त्यात जे बसणारं नाही ते त्यांना अ शिकायचचं नाही, तर ते का बरं बसवतील.
हो ना म्हणजे, एक वेळेस जर म्युझिकचा नाद लागला. ना मग माणूस तो म्हणजे व्यवस्थित
हा त्याच्यावरच हं त्याच्या एखादा लहान मुलगा कसा पाठीमागे ला त अहं! मला पण घेऊन चला, मला पण घेऊन चला, तसयं ते पण हं. त्या म्हणजे असं एकदा आवडलं की, मग तेच. त्यातच सगळं.
हो हो जे म्युझिक गोष्टच अशी आहे. जी म्हणजे एकदा जर आपण त्याच्यामध्ये गुंतून गेलो ना परत बाहेर पडणं खूप मुश्किल आहे.
हा बाहेर पडण असं वाटत की ते ज म्युझिकच अं ऐकत राहु असं वाटत. एखाद्याला तर डान्स करायला खूप हं हं असते इच्छा असते ते पण म्युझिक लावून लावून ट्रॅवल्स करतात.
डान्सिंग वगैरे पण म्हणजे चांगले आहे ते पण म्हणजे हे
हा खूप भारी ते पण त्यान त्यांना ज्याला आवड असते ते करतं ज्यांचं आवड नसते ते काय नाही. जेना त्याच्यात रुची असते तेच करतां हा मला तर गाणे लावुन हेडफोन वगैरे टाकले कोणाचाच आवाज येत नाहीत आपलं आपलं गाणं म्हणायचं नाही आपलं काम करायचं.
हो का.
हा हा. म आणि असं रिकाम रिकाम बसण्यापेक्षा काय आपलं आपल्या घरातलं कामच करण्यापेक्षा बरंय, होय.
हो तेथे आहे बघा म्हणजे व्यवस्थित आपल्या ही म्हणजे इकडे तिक लक्ष देण्यापेक्षा आप आपली कामात पण आपण गुंतवुन राहतो. आणि जास्त कुठला बाहेरचा आहे डोक्याला ताण येत
हा असं आपल्या वर आपले म्युझिक आपले कामं बस त्याच्यातच व्यस्त
हो ना हो ना तुम्हाला आवडतात का गाणी ऐ
हा मला तर आवड खूपच आवडता.
म्हणजे कुठले आवडतात आताचे लेटेस्ट साँग आवडतात की नायंटी साँग सॉंग आवडतात.
आताचे लेटेस्ट जे न्यू न्यू निघतं ते स नवीन एखाद्या सॉग नी गलत
हो ना आणि आता कसे करतायेत माहितेय का जे जुने सॉग आहेत ना तेच असं एकदम ट्रेनिंग मधे आणून म्हणजे व्यवस्थित म्युझिक वगैरे हे करून ते असं लेटेस्ट करून टाक
हा
चला चांगलं वाटलं तुम्हाला बोलून असंच बोलत
हो चालेल चला बाय हो हो ठेव बाय
बाय बाय